आता उठला, मला काय आणलं? अ.. सर प्र्राईज आणलं तुला. हॅलो!
हॅलो!
जाधव सर, नमस्कार!
नमस्कार, नमस्कार!
काय चालू आहे पाऊस पाणी बरय का?
हा बरं आहे ना.
बर बर अजून पाऊस नाही आभाळा आहे.
हो का?
हम्म मग काय ऑनलाईन दिस नाही गेले काही नाही लावूनच बघा म्हणलं आता
असं असं ऑनलाईन नव्हतं ना आता?
म्हणलं लावूनच बघा आता होईल तर होईल एक कॉल कराव आता?
हा हा
काय चालू काम वगैरे सध्या?
काहीच नाही बस आराम चालू आहे सध्या त आता पावसाची तू वाट पाहतोय फक्त आता
वाट पहिल्या ना काय मते मना वरच नाही त्याच्या पडायचं आता सध्या तरी हम्म
काय करतो काय माहिती आहे आता आता ऊन पडलेलं आहे होता सध्या
पेरण्या वगैरे झाल्यात?
पेरणी नाही अजून आता पाऊस चांगला नाही आला ना अजून चांगला आल्यावर मग एक
हम् ह
हो
काय असतं पिकं तिकडं?
आं
तुमच्याकडे पीक काय असतं?
आमच्याकडे काय हेच सध्या आता कपाशींचे
गप बशी का?
हम्म तुम्ही कुठून?
आम्ही अ कपाबशीचा एरिया आमचा मराठवाडा
असं सांग की मराठवाड्याचे हम्म हम्म
जिल्हा?
जिल्हा संभाजीनगर अ नाही नाही आम्ही निसू कन्नड मिक्सर कुकर ते हा गॅस आण ते
खुलताबादला होतो बघा भद्रा मारुती
तिथं होते का तुम्ही?
हा
हम्म इथं नाही तेे तिथं ते बघुन यांना समोर
हम्म केली सेवा द्यायची तशी पाच वर्ष
तिथं गेलेय का तुम्ही?
हा हे घे
असं असं काय काम करत नेमकी?
जॉब होता तिथं
आ
जॉब होता तुमचा कन्नड मध्ये गाव कोणतं?
कनडमध्ये नावडी
मावडी कुठं येत गड्या पीशोर माहित होत नागर माहित होतं
अं.. नाई... पिशोर नाई... पिशोरच्या जवळ पासच- आसपास.
बरोबर... न्हयी... बर्या... बऱ्यापैकी माहित होतं... चिखलठाण माहिती होतं.
हा... न्हयी... जास्त -जास्त मोठं न्हयी ना गाव त्याच्यामुळं
हम्म... हम्म... बऱ्या पैकी पूर्ण गवताळा वगैरे आलतो तुमचा
असं असं... ज्यादा तर कन्नरलाच राहतो आम्ही फक्त गाव तिकडं हे ना.
कन्नरला असतात का प्रॉपर... हम्म. मग... आमचे मित्र हेत रामेश्वर मोरे.
रामेश्वर मोरे. नाव ऐक... नाव ऐकलंय मी.
हम्म एम एच सि आई टी सेंटर हाय ना त्यांचं... हाय त्यांचं.
काय नाव ये ते.. एम ए सी आयटी सेंटरचं?
काही तरी हाये बगा...
बबल्या... रामेश्वर मोरे हाये का रे तुमच्या एम एस सीय टी ला.. एम एस सी आय रामेश्ववर मोरे... हा... संचालक हे का? हा हाए... तिथंच ए. तिथच ए... वडलांच्या वळखीचे ए ना ते माझ्या.
हा
रामेश्वर मोरे... तिथं माझा भाऊ ए ना... आता एम एस सीईटी करतोय ना तो तिथं.
तिथंच करतोय का... हं हं
तेच म्हटलं... मी आत्ता ऐकल होतं नाव त्यांच्या तोंडून ना... दोन तीन दिवस झाले तेव्हा
काय तर नाव है त्यांच्या... ह्याच्या सेंटरचं तोंडातच ए पण लगी लक्षात येत नाय... आरंभ... आरंभ हा आरंभ हा
तिथं ए ना ते... तिथं लाहण्या भावाला टाकलेलं ए ना तिथं आता. हां.
बरं बरं... एम एच सि आय टी ला का?
एम एच सि आय टीला टाकलंय त्याला आता
बरं.
चाललं होतं त्याचंवालं... मग पप्पाच्या ओळखीचे हे ते पप्पाचे कोणतरी ए... मित्र ए वाटतं.. का क्लासमेट ए काय माहीत
हम्म... हं.. पंचायत समितीला असतात ना ते... ऐ पंचायत समतीवर असतात ना?
हं-हा... पंचायत समितीत... हम्म
बर म्हंटलं मग... पाटील कुठले हेत बा?
आसं... असं.
हं... हं.
तुम्ही कोणीकडचे.. इकडचेच का तुम्ही?
आम्ही इकडले... नांदेड कडले
नांदेड कडले का तुम्ही? नांदेड म... नांदेडकड कुठं? तीनवट का? असं असं.. आम्ही सध्या आता नांदेडला... येलाय ना शिकायला... डिग्रीला ए नं मी.
कोणत्या... कोण?
तिथं मातोश्री... मातोश्री कॉलेजला
मातर्श्री सेवाभावी संस्था ट्रिपल एस.
मातोश्री प्रतिष्ठान.
हो मातोश्री फळट खूप सरवाडी हम ह बरं
हा सध्या आधी इकड आलो होत सुट्ट्या होत्या गावाकड, गावाकड आलो होतो.
बर बर
ह
बाकी
बाकी काहीच नाही बस आराम काय जायचं आत उद्या परत उद्या नाही सहा दिवस झाले आता येऊन सहा, सात दिवस झाले
नांदेड नगरी बरी वाटते का?
हा बरीय पण मग एवढी काही खास नाही नव्हतीथ फिरायला म्हटलं तर
फिरायला काय ते विसावा उद्यानेत फिरायचं नाहीतर मग गुरुद्वारा
हा बास तेवढाच आहे बाकी दुसरा काही नाही तिकड हम्म जा हा
डेव्हलपच केलं नाही करणाऱ्यांनी सत्ता असून करता आल नाही.
कोणी केलंच नाही तिथं काही.
ह होते काही दिवस मुख्यमंत्री पण करता आल नाही त्यांना.
हा हा.
नाही आमचे कराड साहेब इकडे काय दिवस राहिले ते तर बऱ्यापैकी काही काय, काय आणलं त्यांनी.
हो मग ते तर राहतच ना पण मग जे ज्यांची करायची असते त्यांनी काय केलेलं ते राहतना
करायला पाहिजे. नाही करता आलं तर करायला पाहिजे.
हा सगळं होतं ना लोक ध्यानात ठेवत ना त्यांना मग.
नाही तर ते काही, काही वंश परमपरेनं तिकीट मिळत राहतं काही ना तर
हा मग त्याची किंमत नाही राहतना. ते वंश परमपरेन भेटल्यावर असंच राहत.
हा तसंच बऱ्यापैकी सध्या तेच चालू आहे ना?
हम्म.
त्यांच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून हच्याकड
हा ते चालुये सध्या तर हम्म, काय झालं मग बाकी आजुन.
काय ना बा निवांत.
तब्येत, पाणी?
तब्येत चांगली आहे म आ लाव पाठला जातता दुसरा काही कॉल कोणाला लावत नाही. टार्गेट पूर्ण करून घेऊ पाटलाला बोलूनच.
हा.
हम्म.
टार्गेट झाले आहे बग -
नाही हो, आता त सुरू केलंय, पहिलं कॉल, मला कुठं बोलण्यापेक्षा पाटलाला लाव
आस आस, हा आता पाच कॉल आलेले आहे मला तर.
अहो ते पाच झाले की दुसरे पाच, असे कंटिन्यू यायलेत. तिस आहेत ते तुच्या पाच पूर्ण झाले का मला तसच वाटलं सगळ्यांना दिसायला मी एकटाच का पाच ला ते पाच झाले का लगेचच दुसर पाच ऑटोमॅटिक रिफ्रेश करायची गरज नाही हम् सबमिट करायचं मागच्या वेळेस बोललो होतो तर आपण नाही तरी आले का नाही.
काय त्याच्या आले फक्त काय थोडे्या आले होते शंभर रुपये
हा म्हणजे ते झालं वाटत तसं नाही घेतलं त्यांनी म तुम्हाला त पाठवल अ चार पाचशे रुप पप्पा काय करायल्यात?
हो का? तुमी बोलले होते?
तुम्हाला काय बोललो एक दोन कॉल तर त्यांचे त्यांचेच आलेत, बाकीच्यांचे नाही आलेत. तेन आपल्यापेक्षा हुशार आहेत ते.
त्यांनी काय सांगितलवत उचलला नाही तरी पूर्ण होइन सांगितलवता, पण नाही झाला ना तसा.
नाही झालं ना ते
म मी तुम्हाला सांगितलं होत व्हतय व्हतय म्हणून.
हो हो हो, नाही वाटलं होत मला पण होऊन जाईल म्हणून पण नाही झालं. जाऊदे तेव्हा टाइम पण नव्हता ना एवढा आपल्याकडे.
हो ते पेंडिंग पण दाखवत होत ते. अजून झालं नाही ना ते? काय बाकी काय माहिती आता.
नाही आता सर्वे झालेले आहे ते, फक्त ते आता दाखवतय तिथं.
झालं का ते? आता काल परवा कुणाचं तरी बारा तारखेचं ट्रान्झॅक्शन दिसत होतं.
अहो म ते आता काय जणांचे बाकी होते ते आले. काही जणांनी आता आता कम्प्लीट केलेले आहे ते टास्क.
म असं काहींच चेक करणं चालू हाय.
हम्म जाऊदे हे बोलायला लावलेलं नाही त्यांनी ह्याच्यात. हे बोलायला लावलेलं नाही म्हटलं.
हो, ते कुठं ते हा, जाऊदे.
हा.
तुमी काय लग्न झालेलं हे काय तुमचं? लग्न झालेलं आहे, अस अस.
फॅमिली कंप्लीट झाली, एक मुलगा, एक मुलगी.
हव का? मग काय पुरे झालेलं आहे बा तुमच आता सेठ. हम्, हम्म, हम्म. आमचं अजून बाकी ना, अजून आमची डिग्री चालुहे ना. आ
शोध मोहीम चालू झाली का?
का म्हटले?
शोधणं चालू आहे का म्हल शोध मोहीम?
हाव चालूय आता, होईल ना.
जोडीनं अँडमिशन घ्याव लागलं मग.
नाही नाही.
नाही त आमच्या तिकडून आणायचे, नांदेडून एखादी शोधून आणायची.
हा बघू आता तिकडच, भेटलं मग इथं.
हम्, येताना तिकडून घेऊन यायचं, घरचे घेऊन यायचं. इकड नाहीतच कमी आहेत, म्हणून आणली म्हणायचं. असे कमीच हाय आपल्याकडं, लई अवघड हाय.
हम्म.
आता मी बघितलं ना, ज्यांच्याकडे काय आहे, त्यांना नोकरी असेल तरच लवकर भेटत, नाही तर मग कार्यक्रमचा आहे त्याचा. हम् आता आमचे दोन मित्र होते मंदिरावर पेढे विकतात.
हो.
पण शाशवत नाही ना पेडे, म्हणून मग ते काही भेटतच नाही.
हा हा.
ते म्हणतात खूप विकतोतो आम्ही वद्र मारुती पशी पेडे आमचे. ते म्हणतात पेढ्याचा धंदा आज बंद पडला तर, उद्या काय करणार.
हा बरोबर आहे.
हम्म. द्यायला कोणी तयार नाही.
हो. आवो आमच्याकडे पण भरपूर मुलं आहे असे. की ज्यांच्याकडे घरी संपत्ती भरपूर हय. पण अ मुली भेटत नाही त्यांना. हा.
घरी संंपत्ती असून सुद्धा एवढं कोणी देत नाही म्हटल्यावर मग आपल्याला ते वाटतं ना.
पाठीत कट करून लावतो.
चालेल चालेल.
झालंय बघा.